हॅलो.
हॅलो.
हां बोला की.
हा काय करायल्यास? हॅलो. हॅलो.
जेवण चालू आहे बघा.
चालू आहे काय. झालं की नाही अजून?
नाही अजून. अजून करायचे आहेत. भाकरी तेन करायचे आहेत. तुम्ही काय करायला?
काय नाही. मी बाराला स्वयंपाकाला घालणार म्हटला आधी कॉल करूया. मग निवांत स्वयंपाक करायचा एकसारखा.
हा हा तुमचं निवांत असत वाटत सगळं.
निवांत आहे. आता काय गडबड नाही. आता झालं तर आवरलं बाकीचं सगळं. भांडी वगैरे. आता म्हटलं स्वयपाकला सातला जरी घातलं तरी आठपर्यंत स्वयपाक होतोय.
हा हा.
एक तास लागते सैपाक व्हायला.
आता काय समज नाही मधी मधी कराय कोण असते बारकी पोर त्याच्यामुळ चालतंय. निवांत आपलं करायचं कोण येत नाही ते. अ. ते नव्हे.
काम केलेलं बरं आपण आ.
हा हा, अ तुम्हास्नी काजळ पाडता येते ना?
हो हो.
अ मग तेच मला जरा पाडायचं होतं.
ह.
ह म्हणून म्हणटलं म्हण कसं पाडतात जरा सांगशीला?
काय नाही आहे ग खूप सोपय. हॅलो.
काय सांगा तरी कस तसंट हा सांगा.
हा आपली दिवाळीच्या पंते असतातच ना आपल्याकडे अवे्लेबल राहिलेल्या मातीच्या ग.
हा हा.
हां तसले पण ते एकंदी घ्यायची स्वच्छ धवून.
हा.
त्यामध्ये चिमुटबर त्यामध्ये काय करायचं कापूस घ्यायचा आपल्या घरातलाच.
हा.
आणि त्यामध्ये एक चीमुटभर ओवा टाकायचा.
बरं.
आणि दोन बदाम तुपामध्ये जरी म्हणजे चेचून जरी घेतलीस तरी चालते किंवा असं हा तसच नुसता बदाम जरी त्या तुपामध्ये ढवळून जरी त्या वातीमध्ये ठेवलीच.
हा.
हा आणि ते वात अशी पूर्ण गुंडाळाची आणि अ प ह्याच्यात त्या आपण पंथी आणल्या ना, त्या पंथीत ठेवून द्यायची.
हा हा.
आणि वरून खोबरेल ते किंवा तूप पण सोडू शेकटेस. तर तुझ्या घरी.
हा.
आणि वात चालू करायची आणि दोन्ही साईटला एखाद्या वेळी पेली आणि प्लेन ताट असं म्हणजे त्यां जणेकरून त्या ताटावर डिझाईन वगैरे काय नको.
हा हा.
आपल्या ताट असं असतेच ना पूर्ण सपाट.
हा अस हा असते की.
ला असं म्हणजे पलटी करून आहे ना. त्या ह्याच्यावर ठेवायचं वातीवर बरोबर आणि तासात म्हणजे ती वात जळते आणि पूर्ण ते ते काळ त्या ताटाला लागते.
हा हा.
ल्यानंतर काय करायचं ते ताटाच एका पूर्ण स्वच्छ पेपरन किंवा चमचान. एका साईडला खरडून घ्यायच अस. आणि एखादा स्वच्छ डब्यात किंवा वाटीत म्हण.
हा.
असं कडून घ्यायचं आणि त्यामध्ये खोबरेल तेल किंवा त तूप जरी घातली तरी पण चालते अर्धा चमचा. आणि असं म्हणजे मिक्स करायचं ते आणि जाम करून ठेवली अस तरी आरामात तुला. वर्ष दीडवर्ष काजळ थोडीच आपल्याला भरपूर लागते.
हो नाही.
आरामात्र वर्षा दीड वर्षा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे काय समज जर लहान मुल वगैरे असलं तर आपण बनवलेलं काजळ आणि बाहेर. बाहेरचे विकत आणलेलं काजळ.
त्यात फरक असत.
ह्यामध्ये फरक असतो ना आपण म्हणजे मुलांसाठी. ते बनवणार म्हटल्यावर आपण काळजी घेऊनच बनवणार
होय.
मग आता आत्ता ही आपल्या वेळेस तर माझ्या मते आपल्या आज्ज्यानेच बनवून दिले असेल. आपल्या आपल्या बेसवर आहे. हे मी मोठ्यांचं सांगितलं तुला समज लहान मुलांना कर असे. माक्याचं
हा
हॅलो हॅलो
हॅलो
हा यालाय का आवाज?
हा यायला बोल
हा मग काय आपण मक्याचं काजळ पाडतोयच कि मग म्हकाचं पण त्याच पद्धतीने सेम
हा
हा मक्याच सुद्धा पाडू शकते फक्त परत हो ओवा आणि लिंब, लिंब असते माहती आहे.
कडूलिंब.
हा त्या पाल्याच पण जाळून तरी कडुलिंबा पाल्याच पण पडतय ते ते पण छान होते. ते ते डोक्याला वगैरे लावायला छान आहे कडुलिंबाचं काजळ म्हणजे काजळ म्हणण्यापेक्षा कलरिंग वगैरे आपण जस पांढरे केस वगैरे झाले असले एक्स्ट्रा
हा
आणि आपण जर घरात एक्स्ट्रा थोडंफार काढून ठेवले लिंबाचं पाला कधीतरी गडबड असते आणि आपण कुठंतरी कार्यक्रमाला वगैरे जायेत असतेच की
होय.
मग त्यावेेळेस कसं आपल्याला कलरिंग करायला वगैरे भेटत नाही.
हा
त्यापेक्षाच हे इझीली नि आपण जरी आपल्या हाताच्या बोट्याच्या साइन जरी आपण लावल का नाही. तरी पण ते लागून जाते आणि केस आपले जला पांढरे पांढरे ते काळी पण दि थोडेफार
आणि असका लगेच पण असं जात नाही.
हा
हा कलरिंग पण आपण केसला करू शकत फटाफट मध्ये
जास्त डोक चालवतायसा.
चालवावं लागत कधी कधी मला म्हणायचंय बघ धोकं का चालवावं लागतय बाहेरच जे आपल्याला हार्मफुल आहे ते वापरण्यापेक्षा आपल्या ज्यांना काय होईल जे आपल्यासाठी चांगलं आहे. हा ते आपण आपण वापरू शकतोय ना
होय
आपल्या साठी आपल्या मुलांसाठी म्हण मी काय म्हणते आपल्याला काय प्रोडक्ट थोडीच करायच हाय थोडीच बाहेर विककायचं हाय आपल्या आपल्या साठी तरी आपण बनवायचं बघ.
हा हा.
बेस्ट आहे अगं म्हणजे कसं तेवढच आपलं हा आम्ही घरी बनवले केमिकल युक्त आहे त्याच्यामुळे आपल्याला भीती नाही काय.
हा हा.
आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आपल्याला पण माझ्यामुळे आपल्या आजी वगैरे तेच लावलय आता आमच्या आजीन तरी आम्हाला घरात पाडूनच
इकतच काय नाही त्यावेळी मिळत तर होतं काय नव्हतं ते पण माहित नाही.
माहीत नाही ते पण आहे थोडं विकत मिळत होतं का नव्हत ते पण माहीत नाही. नाही तर सहसा आमची आजी वगैरे घरातच पाडत होत्या आगं.
हा हा.
त्या मूळ कसं नसतय आणि आपल्या सगळ्याला. तुमची रेसिपी हाय का आजी हाय. अ तुला खरं सांगायचं तर कनय म्हणजे काय झालतं माहिती आहे. माझे खूप पांढरे केस झालते माझी दहावी पासूनच. आता नाहीत सोड पांडरी केस म त्यावेळेस मी काय करायचे आपला. कोळसा वगैरे कधीतरी म्हणजे अस लईच पांढर दिसायला लागलं कनय डोक्याला.
हा.
कि शाळेला जाताना अस कोळश्याचं वगैरे काळं आमची आज्जी खोबर तेलात आस लावून. म्हणजे त्या पांधरा केसांना कधी लावायची कधी भांगेत वगैरे दिसलं तर असं समोर दोन वेन्यां मध्ये.
हां हां.
म त्यावेळे पासन ती आयडिया मिळाली की बाबा असं हे जर चालतय तर म हे काजळ तर म्हणजे चालूच शकतय ना.
होय
होय म विकत आणण्यापेक्षा एवढं सारखं सारखं लय लागला माझी ऑलमोस्ट. म्हणजे पांढरे केस झालते माझे माझ्या मम्माचे मग आमची आजी म्हणायला लागली थांबा म्हणाला लागली घरातच पडूया म आजीचं बघून बघून मी शिकले शिकले.
हा.
म आता म्हटलं हे एकच आहे ना म आपण अजून. काय काय करू शकतोय ते आपल्या हेअर साठी किंवा आपल्या म्हणजे आपल्या ज्या शरीरासाठी ज्या ज्या गोष्टींसाठी आपल्याला उपयुक्त आहे. हम
हा.
ते आपण कसे बनवू शकतोय. मग केसांसाठी आता आपण म्हणजे केस पांढरे झाले म्हणून आपण कलरिंग वगैरे. करतोयच.
हा.
जरी कलरिंग वगैरे केलं तर क किती दिवस राहतय ते म्हणतीस लईत लई वीस दिवस.
होय
वीस दिवसानंतर परत आणि आपल्याला परत वापस आणि कलर करावच लागतय किंवा मेहंदी म्हटली. लईत लई तीस दिवस राहते मेहंदी.
हा हा.
त्यापेक्षा कस आपण हे कसं जेव्हा आपल्याला बाबा असं वाटेल की बाबा नाही इथं आपल्याला गरज हाय आता लावायची आणि अ तेवढ्या पुरत आपलं काम होण्यापुरत जरी झालं तरी चालत आणि मी ट्रायं केलं कां नाहीं जसं जसं पुढं पुढं म्हणजे आंता बदांमचं वगैरें किंवा ते लिंबाचं वगैरें मी तुलां म्हणते नां.
हां.
जसं जसं मी ट्रायं केलं तसं तसं मी ते. म्हणजे वॉटरप्रुफ पणं व्हांयला लागले ते मी चेक केलं. माझ्यां हातांवर वगैरें हे करूंन टेस्ट करूंन किंवा माझ्यां डोळ्यांना वगैरें लावूंन. तरं ते मुळांत की अं म्हणजे असं गेलं नाहीं आंता आंज के आंज लावलं म्हटलं दुसऱ्यां पर्यंत संध्याकाळंपर्यंत पाकचं गेलां आपणं नाहीं असं नाहीं दिसतं ते.
हां हां.
असं वाटतं की बाबां हां वॉटरप्रूफ आहे थोडंफार वॉटरप्रूफ आहे. असं नाहीं की पूर्णचं वॉटरप्रूफ आहे असं पणं मी नाहीं म्हणतं सोडं.
हां.
पणं थोडंफार वॉटरप्रुफ सुद्धां आहे की. की ते तुलां एक दिवसं जेणेकरूंन चोवीस तास बारा तास तरी आरामांत तुलां ते कव्हंरेज देते ब हो.
पुन्हां
आसं आणि मी म्हणतोय असोय नं असं आपणं सगळ्यांत महत्वाचं कां एखादी गोष्टं जरं आपणं बनवल्यां स्वंतः स्वंतःहूंन
होयं
तरं त्याचं मोलं तरं आपल्यांला असतंच नां सहाजिक आणि आजीनं आमच्यां म्हटलेली बाकीचं राहूंदे निदांन माझं नांव तरी कांढ कि तिनं बाबां आजीने आम्हांला असं केली असं शिकवले आहे आमच्यां आजी भरंपूर कायं कायं करायची सगळं घरांत पणं
हुंशार होत्यां वाटंतात आजी जास्तं
आजी आमच्या आणि सगळ्यांचं माझ्यां मते आमचीच आजी म्हणण्यांपेक्षा जुन्यां सगळ्यांचं बायकां हुशार होत्यां
सगळं घरच्यां घरी तयार करतं होत्यां
होयं चं की
बाहेरचं कायं विकतं आणतं नव्हत्यां त्यां आंता प्रत्येक गोष्टींला बाहेर जायांय लागते
प्रत्येक गोष्टीलां बाहेर जावं लागते कांहीं जरी आणायचं म्हंटलीस तरी पणं
घरांत आंता कुणांला कायं चं करांय नाहीं म्हणूंन तरं म्हटलं तुम्हांसनी मी य त्यां म्हणूंन म्हटलं तुम्हांसनी मी विचारूं यां
नाहीं नाहीं मी तुलां खरंच मी पणं स्वंतः माझी स्वंतःची कांहीं ती हे नाहींय आमच्यां आजी पंज्यांकडून शिकलेली आहे तसं पुरां आजा आजी आजी पंज्या तसंच की गं सेम मगं आणंखीन कायं म्हणतेस
कायं नाहीं बंग निवांत
निवांत आहेस
होयं
ओके मॅडम
बरं बरं बरं
ओके आंताच्यालां चालो बांय
हां हां
हां